हॅलो संस्कार. हॅलो
हॅलो
संस्कार बाबा काय म्हणतो
काय ना लय देऊ स फोन क र
अरे सध्या इकडे बिझी आहे. रे कॉलेज मध्ये कॉलेज म काय म्हणायचं सगळं रेग्युलर करा लागत.
ह.
हम्म तू काय म्हणतो.
कुठे घेतलं.
आपलं वैभववा अरे सांगोवाडीला आहे सांगोवाडीला आहे. अंगुळवाडी कॉलेजला हम्म.
ह चला केट अडशन मी असतो इकडं बघ. मी आहे बघ इथ पंढरपूरला सोयरी कॉलेज वर
कारड हागा. मी इकडे बी
भीटी भी भीटी लागे टान इकडे हा.
बीटेक ला घितलंय का मस्त मस्त बाकी मग कसं चाललंय सगळं.
मस्त चालला कॉलेज म फोन आलाट नाही आमच्या कॉलेज म
काय म्हणतो.
कारे हॉटेल ज आजी म कॉलेज मध्ये फोन युज करा ना
म्हणजे न्यायताच नाही. कि आतमध्ये केल्यावर युजच करायचा नाही.
नाही.
हा हा मग. कसं होतं मग तुम्ही काय करता मग चोरू चोरण चोरून वापरताय काय. वा
हो.
तुझा आवाज आवाज आवाज तुझा येत नाही. कोण येतोय जरा नेटवर्क मध्येरा
ते हल